हॅलो नमस्कार ताई येतोय आवाज माझा
येतय
हा म्हल तर लागतोय की नाही फोन बघावं एकदा
हा लागला
लागलं हं हा
अ बोला की काय चाललं आवरले की तुमची कामं
हो आवरले
हम्म त्या तेच पर ह्याच्यावरती पर्यटनावरतीच बोलूया.
हो चालेल ताई
त ते आता मध्ये मी ह्याला गेले होते महाबळेश्वरला म्हणजे हा महाबळेश्वरला म्हणजे पहिले आम्ही ह्याला गेलो होतो ते वाई आहे ना वाईचा गणपती.
हो हो हो साताऱ्या जवळ.
साताऱ्या जवळ हा वाई शहरामध्ये तिथे गणपती तिला गेलो होतो आधी.
होय
ते गणपतीची म्हणजे मूर्ती पण एवढी सुं सुंदर आहे तिथली पूर्ण, ते शेंद्री रंगाची मूर्ती आहे पूर्ण. आणि अगदी शहराच्या म्हणजे मध्ये आहे ते अस. हे घाट आहे म्हणजे नदीच आहे तिथे. आणि त्या नदी त्या एका बाजूला पूर्ण त्यांच म्हणजे मेन सिटी किंवा मेन मार्केट केट असतन आपल बाजार किंवा धान्य ची दुकान म्हणा किंवा सगळी आपली रिटेलची दुका
हो हो म्हणजे मार्केट म्हणायच पूर्ण.
हा थोडक्यात मार्केटच म्हणायच ते आता ते एक एका बाजूला मंदिराच्या सगळ मार्केट आहे आणि दुसऱ्या बाजूला अ म्हणजे नाही का आपला मेन रोड आणि बाहेर जाणारे रस्ते सगळे. कारण वर ती म्हणजे महाबळेश्वरला जाण्यासाठी तिथूनच म्हणजे सुरुवात होती घाटाला ना वाई. पासन.
हो म्हणजे वाईचा गणपती अस नाव आहे का? त्या गणपतीच?
हा वाईचा गणपती, हा नाव त्याच वाईचा गणपतीच आहे. आणि ती मूर्ती ती म्हणजे इतकी मोठी आहे की जवळपास आत्ता म्हणतात ती की सतरा आठ अठरा फुटाची मूर्ती आहे एवढी.
हो हो खूप मोठी आहे मग हां.
मोठी आहे आता मी गेले ना तेव्हा बघितल आतमध्ये तेच म्हणजे पूर्ण दगडी बांधकाम इतक थंड वाटत होत आतमध्ये.
हो हम्म मग शिवाजी महाराजांच्या काळातली वगैरे आहे का?
हो हो हो अगदी शिवाजी महाराजांच्या काळातली कारण त्यांनी पण ते वाईमध्ये वाच केल ना
हो पूर्वीच्या काळचे मंदिर सगळे अशे पाषाणाचेच आहेत ना?
हां काळ्या पाषणाचे त्यामुळे आतमध्ये गेल्यावर अस अजिबात वाटत नाही की नाही का आता नवीन मंदिरांमध्ये कस फॅन लावलेले असतात हे अस तिथे म्हणजे गरजच नाही वाटली एवढ थंड होत आतमध्ये.
हो हां हां
आणि त्या मूर्तीच म्हणजे तिथले सांगत होते ते पुजारी. कि अ मूर्ती म्हणजे दरवर्षी ती मूर्ती काही ह्याचाने कमी होती त्याची उंची आणि ते म्हणजे त्यांनी अस हेच आहे की वर्षानुवर्ष ती थोडी थोडी इंच कमी होत जाते ती मूर्ती अस म्हणतात. तिथले पुजारी हा कमी होतीय म्हण त्यात असं की,
का बरं कमी होते त्याच काही कारण वगैरे सांगितलं का त्यांनी.
कारण वगैरे असं नाही सांगितलं, पण ते म्हणले की आम्हांला पण आमच्या म्हणजे नाही का पूर्वजांनी सांगितलेलं आहे कि ती काही -काही इंच कमी होत जाणार दर ह्याच्यात म्हणजे त्याच काय होतं ते पावसाळा पाऊस सुरू झाला की, ते पूर्ण मंदर पाण्याखाली जाते. तर कधी कधी म्हणजे जर खूप पाऊस आला.
हो, का. हा.. हा.. हा..
ते न पूल आहे आणि पुलाची ही साईड अन् पुलाची ती साईड असं आहे ना, एक साईड ला गाव आहे पूर्ण आणि एक साईड ला वरती जाण्यासाठी तीन मार्ग आहेत. तर तो पूल पूर्ण पाण्याखाली गेला ना, तर ते मंदिर पूर्ण पाण्याखाली जातं.
हा म्हणजे असं एक विशिष्ट दिवस नाही की ती मूर् ती त्या दिवशीच कमी होती म्हणजे वर्ष
नाही, नाही तस काहीच नाही हा, तसं काही नाही पण ती मोजली ती वर्षानंतर त्यांच मोजली ना, तर ती कमीच भरती असं त्यांचं म्हणणं आहे तिथल्या पुजाऱ्यांचं.
हा, हा, हा.. ह.
काही धार्मिक असेल काही कारण किंवा नाही
ह हो, हो. सगळ्यात पहिल्यांदा तर खूप उंच असेल ताई ती मूर्ती. ती हाय क नाही.
हो जेव्हा बनवली होती म्हणले की, तेव्हा आमचे आजोबापण जेव्हा सांगतात की ती म्हणजे हा कळस नंतर बांधला गेला नाही का ते जेव्हा त कमी- कमी होत गेली तेव्हा असं. म्हणजे त्यात बदल करावे लागले नंतर. असं हुं... आणि तिथे एक पे त्यांचे इथे पेढे एक मिळतात बघा ते कंदी पेढे. त्यांचे तिथले म्हणजे ना प्रसाद, तिथला प्रसाद बऱ्यापैकी तोच असतो कंदीपेढ्यांचा. प्रसाद देवाला हं... प्रसिद्ध कंदी पेढे तिकडचे' सातारी कंदी पेढे' म्हणतात त्याला.
का, हा. हा..
आणि तिथून वरती जायला म्हणजे तोच मार्ग आहे की, तिथून घाट सुरू होतो पूर्ण.
महाबळेश्वर.
अलीकडून हा मंदिराच्या अलीकडनंच रस्ता आहे तिथून वरती सुरू झाला की, पूर्ण घाटाचा रस्ता आहे मग. वरती जाताना पहिले ते पाच गणी लाग त हा मग ते पाचगणीमध्ये पण म्हणजे फिरायला भरपूर नाही का थंड असं आणि पावसाळ्यामध्ये अशे छोटे- छोटे धबधबे झालेले अस
हो ते थंड हवेच ठिकाण म्हणूनच प्रसिद्ध आहे ना महाबळेश्वर.
प्रसिद्ध आहे हा आणि पाऊस तर काय असतो ना तिथे.
हो, हो...
हा... आता ते तिथे वरती म्हणजे बघायला भरपूर अशी छोटे छोटे स्पॉट आहे जिथे अ जसं तिथे पाचगणीच्या तिथे जाताना ना टेबल लॅम्प म्हणून आहे तर ते म्हणजे त्याचा आकार त्या डोंगराचा आकार असं अ पसरटा करा हे टेबल कस असतो आपला हा ते असं पसराटा आकाराचा आहे त्या डोंगराचा आकारच म्हणजे ते असं म्हणून मग त्याला ते बदल्या . हा टेबल लॅम्प. नाव दिले त्याला मग तिथे म्हणजे नाही का असं टुरिस्ट भरपूर येतात फोटो काढतात हे ते कारण पूर्ण हवा एकदम थंड हवा असते तिथे आणि लाल माती अशी वरती वरती जसं जाल तसं थोडं लाल .
हां हां.
हा थोडं वरती जसं जायल ना तसं तसं त माती असं जरा लाल लालसर माती दिस ते पूर्ण तिथं हम्म. तर ते घोडे नाही का घोड्यांची ते हे
हो हो हो हा हा. हो ते स्ट्रॉबेरी पण आहेत ना तिथं?
हा स्ट्रॉबेरी पण तिथंच मिळायला सुरु होते म्हणजे वरती सुरू झाला ना घाट हाटामध्येच बसलेले असतो.
हो हो ते घोड्यांची वगैरे राईड आहेत त्याज्या साईडलाच बहुतेक ते स्ट्रॉबेरी
हे आहे तिथे शेती आहे पूर्णवर्ती स्ट्रॉबेरीची.
हम्म.
हम्म नाय ते पूर्ण भागामध्ये स्ट्रॉबेरीची शेती केली जा
हा हा. एन्जॉय केला असेल मग तुम्ही स्ट्रॉबेरीचा खूप.
खूप खूप ते मॅप्रो गार्डन म्हणून आहे ना तिथे तर तिथे पूर्ण ते म्हणजे दाखवतात कस तयार होती स्ट्रॉबेरी कशी बन ती ते शेतामध्ये नेऊन आणतात पूर्ण दाखवतात कसं करतात ते वगैरे नाही त्या त्याला वरून हे लावलेलं असतं ना प्लास्टिक हा प्लास्टिक लावलेलं असतं त्या रोपांना छो छोट्या-छोट्या
हा.
म ते आता मुलांना पण ते नवीन वाटतं काय तरी हा आहे काहीतरी वेगळं आहे असं ते ब बनतांना म्हणजे नाही का बघतात बाबा कशी श स्ट्रॉबेरी उगवते ते मुलांना छान वाटतं ते एकदम.
हम्म.
हम्म.
वेगळं काहीतरी बघायला मिळ तं ना आपण नुसती इकडं बाजारात घेऊन खातो ते मुलांना तिथं बघितल्यावर अ जून वेगळं आनंद होत असेल.
आनंद होतो आणि ते असं हाताने म्हणजे नाही का बघायला मिळ तं तिथं करायला मिळतं ते देतात ना करायला की लहान मुलांना जा शेतामध्ये तुम्ही तोडून आना स्ट्रॉबेरी मग ते पोरांना मजा वाटते त्याची आनंद होतो आणि मग त्यांनी तिथे असं ते स्ट्रॉबेरीचे पल्प म्हणा असं नाही का ते अस तय अ स्ट्रॉबेरीचे ते जाम ते ठेवलेले असतात त्यात वेगवेगळ चॉकलेट ठेवलेले असतात स्ट्रॉबेरीचे वेगवेगळे
हो ना
ते मोरांना मजा वाटली खूप तिथे नाही का असं
हो हो म्हणजे प्रत्यक्षात त्यांना स्वतःच्या हातानी पण असं हे करता आलं ना कस तयार होत ते बघ बघताना हम्म वेगळीच मज्जा आली असेल
झाड म्हणजे तोडायला मिळाली हात नाय का तिथे त्यांना छान वाटते बघून एकदम शेती बघून सगळीकडे स्ट्रॉबेरी लाल लाल हा. खूप सुंदर अ वाटलं तिथे आणि तिथूनच असं पुढे वर गेलं की ते पाचगणी शहर आहे म्हणजे शहर म्हणजे तेच गावासारखंच आहे तिथे पण पर्यटक बाहेरचे येतात ना मग तिथे पण असं अ लोकरीचे कपडे जास्त नाही का असे छान मिळतात तिथं.
हा का? हा हं
असं बा लोकल असं आपलं बाजार आहे जसं तिथं मग वेगवेगळ्या वस्तू वस्तू मिळतात तिथल्या.
हा हं.
स्ट्रीट बाजार म्हणून असं नाही का जिच स्ट्रीट शॉपिंग करताय ती असं हं
तिकडच्या भागातील प्रसिद्ध सगळ्या वस्तू मिळत असतील तिथं मार्केटमध्ये हा.
त्या भागातली ते चिकन चिकन वर्क असलेले आपले असतात ना? अ अ कपडा मोठमोठा ज्याचा आपण शिवू शकतो ड्रेस म्हणा असं तसा कपडा एक छान मिळतो तिथे बा म्हणजे तिथल्या मार्केटमध्ये.
हा ह थोडा रिझनेबल मिळत असेल थोडासा.
रिजनेबल नाही वाटलं मला उलट असं वाटलं की बाहेरून आल्याल्याना जास्त किमती सांगता
हो असेल तस पण हा अस
हा, कारण काय होत तिथले लोकल लोकांना किमती बऱ्यापैकी माहिती असतात पण का थोडस अ नाय का असं थोडं वाढून सांगतात कारण स्ट्रॉबेरीच्या बाबतीत पण बघितलं आम्ही की अ नाही का असं पाचशे रुपये किलो
हा आपण नवीन गेलेलं असत तेत ना पर्यटक भरपूर मग त्यांना माहिती नसतं नेमका रेट किती आहे मग काही कमी करणारे करतात काही नाही कमी करणारे तसच घेतात.
तसच घेतात आणि बऱ्यापैकी तसच घेतात माहितीच नसतं ना रेट मग बऱ्यापैकी
चाला कमी करायच म्हणून हा हा म्हणजे
घरी भरपूर मस्त म्हणजे छान मजा आली.
हा तुम्ही काय काय खरेदी केलं? मार्केटमधून स्ट्रॉबेरी ते सोडून.
आम्ही काय कपडे कपडे पोरांसाठी जास्त कपडे मुलांचे वेगवेगळे खेळ खेळण्या नाही का, असतं तिथं लाकडी खेळण्या होत्या. ते, अ म्हणजे अशा लाकड हो लाकडाच्या खेळण्या होत्या. तेच्यानंतर बॅग अस वेगवेगळ्या बॅग स्टोल असतात. हा असं ते, जास्तं घेतलं. आणि स्ट्रॉबेरी तिकडं गेल्यावर स्ट्रॉबेरीच.
हो हो, हो हो. छान वाटलं, वेगळी माहिती ऐकायला मिळाली.
चालेल‌ चालेल ठीक ये. ओके थँक्यू.